हॅलो.
फिकर नाही त्यांला कन्ही
ते काय
हा.
आवाज आला माझा
आ.
क्लिअर आवाज येतोय काय म्हटलं?
हा जरा बारीक येतोय गं.
हा रेंज प्रॉब्लेम असेल गं काल पावसामुळ
हो.
होय जेवलीस.
हो.
काय चाललय मग.
आा - -
बरी आहेस काय?
हो बरी हाय.
अगं मला ते लाडूची रेसिपी सांग की ते रवा लाडूची.
रवा लाडू.
हा.
का गं?
अग असंच खव वाटलं आता दिवाळी कुठं वाट बघायचं दिवाळीपर्यंतून तू छान बनवतेस. मग म्हटलं तुझ्याकंड रेसिपी ती बघूया जरा रवा लाडूची. आता टाइम आहे तोपर्यंत करून घेऊया.
बरं. बरं.
मघ सांगतेस.
मग एका किलोचं प्रमाण सांगते तुला. एक किलो रवा लाडू च प्रमाण मग त्यासाठी
हा.
एक एका वाटीचं प्र एका वाटीचं प्रमाण घे. एक वाटी घे आणि तीन वाट्या, रवा
बर.
तीन वाटी रवा घेतल्यानंतर तो चाळून घ्यायचा आणि नंतर मग तो कढई मध्ये
मंदाचेवर भाजायचं काय?
हां गरम करायचा.
पण गॅस मोठा ठेवायचा नाय बारीकचं करायचं.
ते हलका व असा जास्त भाजायचा नाही हलका हलका भाजायचा
हां.
जळा थोडंसं भाजत आला की तूप घालायचं.
पण तूप किती घायचं?
तूप दोन चमचे घे. आणि तूप दोन-दोन चमचे घेऊन त्यामध्ये तो तीन वाटी रवा हलका हलकासा भाजायचा. चांगला खमंग भाजल्यान तर मग तो खाली उतरवायचा.
हां.
नंतर मंग-अ आता आपल्याला तीन वाटी रवा आहे, तर त्याला एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी
म्हणजें तीन वाटी रव्याला एक वाटी साखर घ्यायचं. म्हणजे लय गोडं पण होणार नाही नि लय असं हे सपक पण होणार नाही
मग एक वाटी रवा या साठी आपण एक तीन वाटी रव्यासाठी आपण एक वाटी रवा, एक वाटी साख- साखर घ्यायची. आणि मग आर्धी वाटी किंवा त्याच्यापेक्षा थोडसं जास्त फुल्ल घ्यायचं आधी मध्ये पाणी ओतायचं ते थोडस ग - - झाला की मंग साखर घालायची. आणि मग प - - ढवळत राह्याचं.
मग तेचा पाक बनवायचा.
तारी असा पाक झाला- -
हां.
कि तेच्यामध्ये मग आपण - - तो रवा टाकायचा.
हां.
त्यामध्ये चांगला घोलमडून घेतला. आणि ते- - चांगला पाकाच रवा फुलून येतो.
मग हे सगळं मंद आचे- -
हा हे स मंद आचे चेवर भाजायचं आणि सारखं ढवळत राहायचं.
हो. ते चिटकतय नाय नाहीतर.
हा नाहीतर मग कडाईला खाली चिकटतोय. आणि अ तो रवा आपण चांगला फुलून द्यायचा. थोडस पाणी कमी पडलं असल तर तर आपण थोडासा दुधाचा हात हापकारा मारायचा. थोडस दूध घ्या थोड्याशा दुधात जरा हापकारा मारायचा.
बरं.
मग त्याच्यात ते थोडस झाकून ठेवायचं. आणि मग वरून त्याच्यावर मग - - ड्राय फ्रूट.
मग झाकून अस किती मिनटं ठेवायचं?
अ ठाकून जाकून एक पाच मिनिटं ठेवायचा. आणि नंतर लगेच तस मग उघडून त्याच्यावर ड्राय फ्रूट वेलची पूड - -
हा.
आपल्याला जे काय ओ टाकायचंय आपल्याकडंन ओ उपलब्ध आहेत.
हा जेवढ्या ड्राय फ्रूट्स जेवढे उप उपलब्ध असतील तेवढं टाकते.
आहे तेवढे ड्रायफ्रूट मणुक हे आणि वेलची पूड जायफळ पूड टाकायचं हलवायचं. ते चांगलं उकळतय जाकून ठेवायचं.
परत एकदा झाकून ठेवायचं.
एकदा झाकून ठे ठेवायचं. आणि मग लगेच गॅस बंद करून
हम्म.
ते वव खाली उतरून घ्यायचं. आणि थोडंस गार होऊ द्यायचं. गार झाल्या नं तर मग आपण ते काय करायचं, कोमट झाल्यानंतर लगेचच लाडू बांधायला घ्यायचे.
हा म्हणजे कोमट असतानाच बांधायचे नाही, तर ते परत वळले जात नाहीत ना लाडू?
हा कोमट असताना जरा बांधून घ्यायचे.
हा, हा.
पुन्हा जास्त घट्ट होईल. जरा कोमट चल आपण बांधायची.
मग हे लाडू किती दिवस टिकतात?
हे लाडू महिनाभर चांगले टिकतात.
लाडू रव्या लाडूला कस एक तारी पाक केलं, मग तसं बुंदीच्या लाडूला एक तारीच करायचं काय दोन तारी असं काय आहे?
चालते आपल्याला तर लवकर संपवायचे असले, तर एक तारी पाक चालतो.
म्हणजे एक तारी पाक केल्यानंतर जास्त लाडू टिकत
हा. ते टीकतात जेवढे पाहिजे ते एक आठवडा पंधरा दिवस मला भरीत त्यात आणि जास्त दिवस टिकव असले तर मग ते आपण चांगला, अ चांगला घट्ट पाक करायचा चिकटणारा चांगला. दोन तारी पाक पक्का पाक त्याला म्हणतो आपण
पक्का प हा, हा, हा. त्या पा पाकामध्ये केसर वगैरे या हा म्हणजे टाकलं तर चालतंय काय? काय रवा लाडूला टाकायचं नाही असं काय हाय काय?
नाही रवा लाडूला काय नाही टाकलं चालत.
हा, हा. पण रवा लाडूच पूर्ण रेसिपी अगं एकदम स्लो गॅसवररच करायची. मंद
हो. करण रवा करपू नये म्हणून मंद अचेवर असं कराव लागतंय.
होय, होय. बर, बर.
मग काय फंक्शन ठेवलेस?
काय फंक्शन नाही ग असंच खाऊ वाटलं, मग म्हटलं बघूया तू करतेस ना छान. आणि बेसन लाडू पण कसं बनवायचं ग? बेसनची पण अशीच पद्धत आहे काय?
हा बेसन लाडूला सुद्धा असंच करायचं हाय, पण एवढंच की आपण आपलं बेसन लाडूला रवाळ पीठ लागतं.
बेस
हा हरभऱ्याच्या डाळ, हरभऱ्याची डाळ
करायचं नाही काय, दळून आणायचं नाही?
हा, आपलं दळून आणायचं किंवा आपल्या मिक्सरमध्ये दळलं तरी चालतंय.
हा, हो आता मला तितका वेळ नाही मग मी मिक्सवरच करीन मग तू मला सांग.
हा, मग ते बेसनला आपण जेवढे करायचे आहेत तेवढे समजा अर्धा किलो करायचे आहेत काय एक किलो करायचे आहेत. या पद्धतीन आपण एक पिठ दळून घ्यायचं.
अर्धा किलोचं सांग आ- -
हा अर्धा किलोला मग अ त्याला सुद्धा मग तीन चार -वाट्या बेसन पीठ घ्यायचं. रवाळ पायजे ते - - बेसन पिठरावर पा असलं पाहिजे. चार वा - - त्या बेसनपीठ घ्यायचा र वाळ अस - - स आणि ते - - मंद अचेवर हे सुद्धा मंद अचेवर करायचं.
मंद आचेवर मला एक कळाल नाही ग तुपाचं प्रमाण किती? ति घ्यायचं दोन चमचे काय म्हणजे आता आता आपण अर्धा किलो पीठला रवा तूप किती घालायचं?
कलं दोन चमचा पण आता बेसनला एवढं जास्त लागतय जेवढं पीठ तेवढं - - तूप. आता आपण चार - पाच फीठ घेतलं. तर आपल्याला दोन वाट - - तरी अ तूप पाहिजे.
हम.
आपण दोन वाटे तूप घ्यायचं. कढाई मध्ये - -
मग तुपाच्याऐवजी आपण दुसरं काय? तेल किंवा डालडा वापरू शकोतो- - तर काय तूपच वापरायचं?
आपण तेल नाही वापरू शकत. जसा सुवासिक वास आणि चव चांगली येते ती- - तुपामुळे त्यामूळ आपल्याला तेल नाही चालत ह बेसन लाडूला तूपच लागत.
हो हो बर.
किंवा डालडा घेतला तरी चालेल.
पण तो डालडाग नंतर न म्हणजे खराब आपल्या तब्येत खराब तर होणार नाही ना?
जास्त दिवस तो टिकत नाही. अनितेला तेल तो लाडूला त्यामुळं आपण तुपाचा घेतलेलं चांगलं. आपण ते ब रवाळपीटासाठी
तूप घ्यायचं तुपात भा जायचा तो रवा.
दोन वाट्या तूप घ्या चा, मंद आचेवरती कढईत ठेऊन मग ते तूप गरम करून घ्यायचा. खूप गरम झाले की किंवा बेसन पीठ टाकायचा त्याच्यामध्ये बाजार घ्यायचा. आणि मंद आचेवर अ आणि एकसारखं फिरवत राहायचं. नाही तर मग ते . पीठ अ कढाईला चिकटत किंवा खराब होईल.
होय-होय ते हलका असतय त्यामुळे फास्ट म्हणजे हलवायला लाग णार आहे ना आपल्याला
ते भराभरा म्हणजे हाल त्या हातानेच वाजायचंय पण सारखं राहायचंय आ पीठ हलवत राहायचं. डाचेवर
आणि सोनेरी ग कलर युज पर्यंत हे करायचं ना भाजाय चे चांगलं.
पीठचा रंग बदलतो भाजत रहायचं. आल होतराय पिठाचा रंग बदलल्यानंतर मग असा पिठाला वास येतो.
हा.
त ब रंग बदलला की मग त्याच्यामध्ये म ते टाकायचं पिठी साखर
ह पिठी साखर काय ते पाकं टाकायचा.
पिठी साखर वापरायची म आपण पाक नाही करायचा ह्याला.
ठी साखर वापराय
आ बेसन अ लाडूला आता आपण दोन वाट्या सा पीठी साखर घ्यायची
हा
ए पीठी साखर त्याच्या मधे घालायची पीठ चांगलं भाजून झाल्यानंतर त्या आपण पिठ उतरायच आळी मग आता त्याच्यामध्ये दोन वाट्या पीठी साखर घालायची
हा बर, बर हा
मनूके ड्रायफ्रूट सगळं घालून मंग मिसळून
आणि त्याच्या हा म्हणजे अ लाडू बनवायचा ना? आस तामणदैत
अनं तब हलक्या हातानं ते आपण लाडू बांधायच
हा, हा
अशा पद्धतीनं बेसन लाडू सुद्धा करायच
हा खूप छान वाटलं ग रेसिपी तुझी आता मी आताच बनवते बघ आणि तुला पाठवते पण कसे झाले तू सांग मला तू सांगितल्यास त्याच पद्ध तीन बनवीन आणि काय वाटलं ना की आणि कॉल करीन काय तुला
बरं बरं ओके
चल बाय
हो बाय